हॅलो. हम्म. येतो का आवाज?
काय मंग कधी जायचं? खामगावला.
काय?
हा?
काय थांबवलं?
आ मला वाटलं चालले तुमी खामगावला.
नाय नाय मी जाणार का? मरु दे कोन जातंय एवढ्या लांब.
ऊन ऊन पण ऊन पण आहेच ना अजून.
ना उन हे परत एवढं लांब जायचं, यायचं पोरांची शाळा चालू झाली आता.
हम्म तेच ना झालं वरचं बांधकाम चालू? किती रायलं आता?
ते सिलेंडर टाकायचेत झाले भिंती पूर्ण फक्त ते . खडकीचे हे
खिडकीच्या टाकायचे खिडक्यांच्याचं लेंथ ला टाकायचं. चला
हा खिडक्यांचेच
हम्म. आणि मधे भिंत मधे भिंत
मध्ये भिंत कधी बांधलीय गं बघू तिला मग काय टाकायचं ते चाळीसचं.
म्हणे दरवाज्याच्या समोर किचन मधून एंट्री नाही नाही
हा ते किचनमध मधून एन्ट्री आहे ना.
हा मोत तुझ.
पण हॉलला बघू आता
अर्धी भिंत टाकवून खाचा करून घ्यायचा त्याच्यात कायड चांगले दिसते.
तेच पाहावं लागेल ना ते. त्याला म हाती
नाही नाही ते पूर्ण ते काज वाॉल टाकणार आहे ना तुम्ही. त्याची तर पूर्ण टाकायच म्हणायचं ना चौ कणी बॉक्सकात काज होतस ना बघ आर्ध आर्ध भिंत करून त्याच्यात म्हणजे असे का म्हणतो ना आपण
हा दोनदोन फूट चे दोनदोन फूट ना अशे वाडा भिंत करायचे आणि हिकडन असे
असं भिंती च बॉक्स तयार करायचे काचेच्या मापात त्या बॉक्स च्या मापात आणि ते बॉक्स तू ते भिंतीला असे लावून टाकायचं बस. एवढे जास्त तो आपण खर्च पाहून नाही का. लईच मार्क पडत असेल तर तसं करायचं.
हो नेमकं ते जे ते तपास करावं लागेल काचेच बाॅक्स हो तेथ दिल्ली साईडला लई आहे दिल्ली साईडला भरपूर आहे पण ते तिथ राहणं आणि
एवढ्या लांबून आणायचं सोप्प नाही ते
तिकडे अस मस्त आहे तिथे, एवढं स्वस्त स्वस्त आयटम आहे नाही. सिंगल पीस बी देतात ते पण मग दिसल ते आणंण आणि जाण्याची महाग तिथे असय
किती किती लागतील साधारणपणे अंदाज त नाही छोटा बॉक्स राहतो. तो सहा बाय एक बाय एकचा राहतो. एक
त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असे अ खालून येणार. असे नाही का ब्ल्यु ग्लास येतात. त्याच्यामध्ये येलो ग्लास येतात. त्याच्यानंतर ते असे पाण्याचे असे अ वर निघतात असे खालून
हा ती मोठी ती मोठी ग्लास एक वीस तेवढी
हा ती मोठी हा ती मोठी ग्लास
तिथे मोठीे हा पाहिली ते त जिथे पाण्याची म्हणता ना ती, ते लई मोठे ग्लास होते ते पण ते नाशिकलाच पाहिला होतास ना
पाहीला भरपर
हा पण ती एवढ्याला लांबलं ईकड आणली खास
मला पण ते तर आहे आणि ती परत एवढं लांबे म्हणजे ते काही फुटून पाटून म्हणजे ते काही चांगलं आहे ना तेच डायमेंज होईल शंभर टक्के तर यायचं ना
तेच ना ग्लास अन ते
ते ना तिकडे दिसलते डोअर पण असते त्याच्यामध्ये साईज डोर आहे आता ते नवीन डोर निघालेली हे
हा हम हा हम
मेटलचे डोरे अन तेला ते लॉक
तो तुम्ही कोणता म्हणालात तो पण तो जो डोर म्हणायचं हे च्यात आपण हा ना
इन्स्ट्राला आहे काय इन्स्ट्राला मी टाकतो
हाय इंस्टॉला आहे मी माझ ते तर बघल मी पण माझ्या याला टाका व्हॉट्सअपला मग इस्टाला जाईल
चालेल मी व्हॉट्सअप हा व्हॉट्सअपला लिंक टाकतो मी हे डोर येत सर्व एकदम भारी भारी डोर त्यामध्ये.
म गॅलरी ल कोण एला कोते डोर बसवनारे. हॉलला आपलास बेड रूम च्या हे ला ना हॉल आहे का बेड रूमला आहे?
नाही हॉल ना एक आहे.
आणि बेडरूमला पण आहे वाटत.
हा ते दोन्ही बेडरूम ला आहे. इकडे टेरेसला. तिथे बघू आता कोणते बसवायचे ते. चाललय काचीचे बसवायचे त्या मूळ ए सी बसवायचं.
काय? ते नाशिकला बनवतात बर. नाशिक जणेस मला इकड
नाशिकला आहे मी बघितलंय. आपलं संभाजीनगर रस्त्याला आहे ना?
हो.
हा ह. ते नाशिकला आहेत एका ठिकाणी ते कंपनी बघितली मी
हम्म पावडर कोटिंग करून येतच व्हाईट
हा हा हा हा तेच तेच तेच. हा तेच तेच.
ग्लास त्याला आणि कडी पण ये रेगुलर. पाहिलेले आता आमचे इथ बनवतो ते एक जण बर का. आमच्या इथं बनवतो. पण त्यातते काय रेट आहे काय नाही ते नाही माहिती एवढ बर का आणि मी.
हे ते मला वाटतं ते स्केवअर फूट स्केवअर फूट वरे वाटत ते स्केवअर फुट
हा स्क्वेअर फुठवरचे ते आणि आमच इथं म्हणजे मी पण केलेले आहे एक दोनदा रोजनचे काम ते पण. म्हणजे म्हणून तशी क्वालिटी नाही भेटत आमची समोर तर पाहतील घे कॉल घे रिफाईल म्हणजे नाही का आपण म्हणतो फिनिशिंग. मिसिंगचा फरक पडतो
हम्म येताहेत.
तर नाशिकला बरोबर नाशिक वालेंचे पाहिजे त्यांचे चांगले ते चांगलं औरंगाबाद वालेंचे जे पाहिले ते औरंगबाद वालेंचे पाहीले होते.
हां
आता काय नवीन नवीन टर्न काही असेल ते.
हां नवीन नवीन काहीतर आता ते नं तर हे आलेले आहे ना ते मिरची हे ना अशे अ याच्या सारखे आलेले आपल्या डाव्या खिडक्याला लावतो न आपण ते जाळीसारखा लावतो ना जाळीसारखा तसे ते. तिच्यावर अ कोणत्या कलर मध्ये ते कलर मध्ये आलेलं ना? असे जाळ आलेले हा.
हां
तेनी काय विचार अशा हां नाही नाही ओ सिमेंट च्या हेच्यामध्ये. नाही नाही जी शिजवाना इथे
सिमेंट मध्ये आहे का
सिमेंटमध्ये रेड कलर मध्ये अशे आणले. का अशे ब्लॉक सारखे छोटे छोटे तसे झाले तर लोक काय करतात वरचे हेला किंवा ते अ किचन भिंत भिंत हे करून घेतात
भिंत तेचे काल नाशिक मध्ये का?
हां नाशिक मध्ये परत मी ते लॉन्स ला बघितलं
लॉन्स ला तर असतील कारण लॉन्स ला आहे ते भरपूर
हा त्याला म्हणतय पा ते हा बरो बर बर कवला तारख बरोबर तेच तेच ते हा क
असे फरशी फरशी टाईल गत ये ते
हा अशी चौकन येते त्याच्यामध्ये ते दोन तीन डिझाईन आहेेत च्या ज आहेचे
हा आहेय आहे पाहिलेला ये ते नवीन नवीन आलेले आहे ना ब्लॉक टाईप आहे ते छोटे छोटे ब्लॉक ब्लॉक आहे ब्लॉक
हम्म
ज वॉल कंपाऊंड म्हणजे भिंतच तयार होते प्रत
भिंत हा अपंत त्या तेच
हम्म
हम्म त्याची बगु म्हटलं त्याची नाही तर करू थोडीशी अडदी त्याशी करायची आणि बघू
गॅली गला
नाही मध्ये किचन आप
किचनची थोडी वाढवलि असती तिकडची बाजू तिकड काही नाही ना
तिकडे ना मराठी केला ना गेट जेवळ जे होत ना गेटच्या वरती तिथे मला नाही टाकायचे तर म्हटलं तिथे नाच छोटा टेरिस टाक टाकताला अस तिथे
मग मी त्या दिवशी तेच म्हतो म्हटलं जर भिनंतर बाहेर घेतल्या त क एक दरवाजे जरी काढला असता ना म्हणजे गॅलरी तयार झाली असते किती
का करता येईल त्याला पण मग त्याला ते मग हे कराय लागेल ते ह तेव्हा ते चायनल माराय लागेल खाली त्याला हे कराव लागेल दोन सपोर्ट द्यालाला लागेल हम्म नाही रडोक्या तोच प्लॅन होता चॅनलच्या करायचा आणि खाली ना थोडसं अस टोल टाईप करायचे असं तिरक
हम्म थोडा तीरक घालायचं जरा
हा असं तेच पकारच त्याला ते ते सीएनसी ते व्हाईट शीट आलेलं नाही काता.
हो वरच्या बाजूला तर फरशीच टाकायला तो.
नाही नाही फडशी तर झाली ते सीटा नाहीत का यच्यावर हा हा ते असे. बॉर्डर चौकनी वरती त्रिकोणी बॉर्डर येईल ना तिला हेच्यावरती डिझाईन कोरलेली नाही राहत का ते.
हा ते पांढरी व्हाईट कलरची डिझाईन भेटते फायबर मध्ये फायबर मध्ये भेटते ती.
हम्म.
चालत पण आता ते मग तुम्हाला ते दरवाजा काढावा लागल त्याला.
हा तेच थांबा लावतो कट करून.
त्याला दरवाजा काढावा लागेल तुम्हाला.